ते झिरो सेक मला सबमिट झालेय की.
होय सबमिट झालंय म्हण
क झिरो सेकंडाना.
नाही नाही एक झाले. मगाशी ते एकच केलता ते अभिजीत चव्हाण ला.
हा.
मग ते उचललाच नाही त्यांन ते आपलं आपलं मनान कट झालं.
हम् हम.
परत ते उर्मीला.
हा.
त्यांना दोन केलं. तीन केलं.
बरं!
अस झाल चहा झाला क नाही.
हम्म! च
हो झाला की.
बर!
काय बाहेर गेलता.
हा आज संडे ना सुट्टी असल्यामुळ थोडंफार बाहेरची खरेदी.
कुठ जाऊन आला.
मॉल ला गेल तो.
कुठल्या?
इथेच कवटे मंगकाळ मध्ये.
मोठा आहे हो हो.
आमची इथं आम्हाला येव मिरजचा सुपर डीमार्ट. मोटा होतोय ना.
हा हा काही नाही घेतलं मॉलमध्ये तसं मण तरी महागच असते आज कसं. थोडा बाजार आणायचा होता बाजारसाठी गेलतो बाजार नाही मिळाला म्हणून. शेंगदाणे आणायचं म्हण मॉलमध्येध्ये गेलो तिथं आणि थोडीफार खरेदी झाली काजू, बदाम
हो.
बेकरीत थोडं गेलो येताना पोरग्याला जरा खजूर, खारीक, शेंगदाण्याचीचक्की, ते घेतलं खायला मग कपडे ब
की न ते दाड दुखते दातात जाऊन बसते ते,
नाही कधी तररी एक द्यायची चांगलं असते ना गुळ शेंगदाण.
आमचं का आणली काल पोरींकडे गेलतो ना.
हां हां
तिकडं थोडं दिलं आमची आई आली आहेतं त्यांनी थोडूंन नेहिलं
हम्मं हमं किती आणलां होतां
ते भरपांरणं दिलं
ते साठ रुपयांला पॅकेट मिळते ते आणलं होतं कायं मोठं
हो तसंल हे पांस उतल
हां हां
मंग ते कोणं खातं पणं नाहीं गोंड जास्तं
हां मंग कार्यक्रम नांव कायं ठेवलं बाळाचं
् अ हे कायं स्त्री मं ये
श्रीमंंय
हा
कसंरी नां हे
हां
श्रीनय कां श्रीमयं
श्रीमयं
श्रीमयं होयं
हां हां टायंपीग घेणं आहे कां आमच्यांही आई
हां हां
हो परंतनां पणं वीहांन
हां हां विहांन आता नव्हीण आहे नांव नां
हो येतं असतों हे कायं हे कसं कायं हॅलो
हां बोला कीं
आपल्यांले पाहिजे आणि कायं नानि कडे चांली तु
कायं नाहीं बघां आता भाकरीला लेट जाते भाकरीलां तवां ठेवलायं आता भाकरी करूंन घ्यायंच्या पटापटा आधी
हो
आणि
ते
नंतर मंग राहिलेल्यां त्यां करायंच्या
हो हो याचं होत्याणं
हां लाईट जाते आमच्यांत सात लां
हंम
मं लाईट गेली की कांहीं सुचंत नाहीं कारणं चार्जिंग वरचं बलायं एक अर्धा तांस लाईट टिकतं नंतर मंग कायं आमटी तेन नंतर करायचे नां भांजी तेन
हो हो हो आमच्यां इकडं आता लोड सेटिंग चालूं आहे
हां
ती लाईट जांत्यां
किती वाजतां जाते
हो सकाळीं आत्ता की सात ला जांत्यां केलां सात ला गेली की उद्या संध्याकांळी उद्यां सकाळीं सहा येत्या नाहिं तरं पहाटे पहाटे
नंसत्यां
रांत्रभर लाईट नसत्यां आमची मच्छर आमची आहे गांवातली आहे
हा हा म्हणजे अ हे, रानाली लाईट काय?
नाही अ. ह. रानातली लाईट जात्या आणि गावातली थांबत्या.
हा हा.
हा. आस आहे. रूट नुसार आहे, पंधरा दिवस ते पंधरा दिवस ते.
हम्म हम्.
ह असा आहे. म
पाऊस ते न काय?
पावसाचं वातावरण झालय आभाळ आलय. तिकडं?
इकड चालूच आहे पाऊस.
हो हो. सकाळ तच ना?
होय सकाळपासून चालूय, थांबतोय येतोय.
हो हो. तिकडे दुपारी घर ऊन पडलेलं त्याच्यावर त पाऊस झाला.
हा हा.
अ हा आणि काय?
काही नाही बघा.
हम. नाश्ता झाला काय नाही?
नाश्ता आता जरा नाश्ता करूणच आलो.
हम्म. काय खाल्ल? हम् हम्म. हो हो.
ह रविवारच सुट्टी असल की असं मग रोज शाळा असत्या, त्यामुळ जायला वेळ मिळत नाही ना. त्यामुळे रविवारी असं सुट्टी वगैरे असली की मग, अ जातोय कुठतरी बाहेर. तेवढच एक दिवस फ्री.
हो हो.
कारण रोज तेच तेच नको वाढते ना.
हा हो. नको वाटते. हो हो
खाल्लं? बाथरूम मध्ये पाणी, हात धु. किती खाल्लास?
अच मग आणि, कॉलेजन काय चालू आहे, कसं चालू आहे.
कॉलेज चालू आहे की आता. नऊ ते बारा, पहिला कसं सात ते बारा होतं.
हा.
आता नऊ ते बारा केलंय.
नऊ ते बारा म्हणजे थोडं तीन तासच की.
हो.
मग जातय का नाही कॉलेजला?
हा जातोय की. हो रोजच्या रोज.
हम् हम्. कोणता विषय ठेवलाय?
विषय, जॉग्रफी आहे.
जॉग्रफी ठेवलाय व्हय. जॉग्रफी सोप जाते का तुम्हाला?
हो. जिओग्रफी, हिस्ट्री.
हम. पुढं कोणता ठेवणार आहे मग पुढच्या वर्षी? दोन वर्षी एकच ठेवायला लागतय ना पुढं.
त्याला मग हिंदी ठेवणार आहे. हो. आता मराठी ठेवला ना पुढच्या वर्षी ठेवायला होेतय.
नाही आता तुम्ही ठेवलेत ना हा विषय मराठी कुठला कुठला आ तुमचा हिंदी जोग्राफी कोणते कोणते विषय आहेत ना.
हा.
वर् फक्त दोनच कुठ तरी विषय ठेवाय लागतात.
असंचते काय हो हो.
दोन ठेवायचं आणि त्यात प्लस इंग्लिश एक असते आपल्या भाषेच.
हा हो हो.
हम् म जॉग्राफी आणि आता कुठले?
हा
आणि कोणताय?
हिस्ट्री आहे मार्केटिंग आहे नंतर ना. का?
हय अय.
मार्केटिंग आहे परतन.
गूगोल आहे. जॉग्रफी जॉग्रफी मार्केटिंग हिस्ट्री पर समाजशास्त्र
हा.
परत ना. अर्थशास्त्र
हा हा म्हणजे कस? फर्स्ट इरला सगळेच विषय असत नर सेकंड इरला दोनच विषय असत. त्या थर्ड इयर ला फक्त एकच विषय ठेवायला लागतोय.
स्वस्त का? मग सेकंड इयर ला फक्त दोनच विषया असत असू त्या
होय दोनच विषय.
असंचते काय म फर्स्ट सेकंड इयरोपाके
फक्त दोनच विषय खरं त्यात प्रत्येक विषय म्हणजे सहा पुस्तकं सहा पेपर असतात म्हणजे एक विषयाला सहा ह तीन पेपर असत हा.
ह. तसं मग आमच्यात अ आता ह. सहा गट आहेत सहा गटात ना एक एक विषय निवडलाय.
हा हा.
आज केले.
अच्छा. ह्.
आणि हॅलो. हॅलो.
पुढं बघायचं आपल्याला कोणतं सोपं जाते ठेवाय आपण
हा.
पुढ आप करणार आहे मग जर समाशा ठेवला ना त्यात भरपूर आहे पुढं करण्यासारखं.
हा हो.
त्याच्या नोट्स पण आहेत माझ्या जवळ मिळून जातील तुम्हाला मग
बर बर समाजशास्त्रच्या काय?
होय होय नोट्स म्हणजे पुस्तक असतील
ह ह समाज शस्त्र
हा म्हणजे आम्ही पुस्तके घेतली नव्हती पुस्तकाचा आम्ही थेरॉक्स काढून घेतल होता
ह हा
ते आहे आमच्या जवळ
हो होा हुशार हो टा की तुम्ही पण
होय होय
हा
मला बिन अभ्यास करता अ तेरावी चौदावी ला पंच्याहत्तर एकोणऐंशी असं पडल्यात टक्के
हा तुम्ही अकरावी बारावी सायन्स म्हणून केला ना
हो हो
आणि नंतर ना काय केला तेरावी चालावे
ते आर्टमधून केलं
हो ह आर्ट्स मधन केला
होय होय ते जरा मम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायच्या होत्या ना
हो हो आमच्या आमच्या बरोबरचे क्लासमेंट आहेत ना त्यांनी पण तसूस केले अकरा बारावी सायन्सने केल्या
सायन्स म्हणजे कसं जरा इंग्लिशच्या ववर आपली पकड राहते ना इंग्लिश आपल्याला येते का नाही ह्यासाठी पण करतात
हा मग त्यांना काय विषय सुटला नाही वाटत त्यांनी केलं नाही
हा हा
बारावीपस्र पास झाले आता तेरावी चौदावी नाही म्हणाले
नाही म्हणालचय आधी ठेव ईथ खाली मि लय मारणार तुला ठेव
बाळा काय करतेय तुमचं
ब